हा बोला ना. आवाज नाही आला का? हा बोल.
काय करूराल्या, हा जेवण झालंय तुमचे झाले का?
हा जेवनच करत होते ओ.
खाव्यान ते काय शेतात गेले का काय?
हा ते मळ्यात आल्या होत्या, पाऊस आला त मग थांबल्या इथ.
हाव का.
हम्म ह.
हम्म आज आराम असण मग आज पाऊसेत?
कायचा आराम गंज काम पडले.
हाव काय
गावतारयला कितीक उताळा आला आता.
हाव का औषेध नाही मारलं का?
आम्ही नाही मारीत औषध.
नाही बर म पण म निदायला लई गाजते ना ओ.
गांजीत पण म आम्ही कधीच नाही मारित औषध.
बरंय मग चागलय खरंच. आम्ही दिली फवारणी मारून सनी आता. आम्हाला पण जायचं होतं शेतामधी, होता भुई मुग ते निदायच होता. पण ते पावसामुळे केल रद्द आता परत.
हा.
घडीतऊ न पडतय घडीत पाऊस येतो काही समजत नाही काय करा
लईच पाऊस आला ना सकाळी आता बि
तू म तिडे सोप आहे आणखी पाऊस आला घरी आलं पाऊस गेला चाल.
सोप आहे पण मंग चिडचिड लई होती ना ओ खोडात गवत वाल्ल्याना.
हा ते बी म्हणा निंता येत नाही काही नाही.
हिडचीड हो
हम्म
तेच म्हटलं मी रात्री काही करणे आला नाही म्हटलं त्याच काही आला नाही तुमचा काही आला नाही.
हो निघा ना.
म्हण नंतर मला उशीर झाला का मला ते झोपले का काय.
नाही हम्म
हम्म काय मग, बाकी वरलंच ना सगळं?
हा करा कट आता.
बरं बरं चाल
परत लावा.
हा हां